हॅलो. हॅलो आवाज येतोय का.
हा येतोय येतोय, माझा येतोय.
हो हो.. येतो येतोय, बोला ना ताई.
काय चाललं. लया
काय नाही आताच झाला, चहा पाणी तुमचा.
नाही अजून करायचं, थोडा वेळान.
पाऊस वगैरे आहे कां.
नाही तुमच्याकडे आहे का? म्हणजे. आत आता आल दोन, तीन दिवस झालं उघडलंय उघडतय कडक मध्ये.
हो आत्ता दोन दिवस झाले उघडलंय, नाहीतर खूप पाऊस लागलेला. एवढा पाऊस लागलेला की, काही अजिबात. शेतामध्ये तर, अजिबात काही कामच करता आलं नाही.
हा ना भरपूर आता, तर आमच्याकड तर. पाणी पाणी झाल हो सगळं.
एवढीच गरमी होती ना, उन्हाळाच होता आणि माणसं पावसाची वाट बघत होती. आणि नंतर असा पाऊस सुरू झाला एकदम नॉ थांबलाच नाही मग, शेतामध्ये शेतकऱ्यांना वगैरे काही पेरण्या वगैरे करता आलं नाही. आमचं जर सगळं बी वगैरे, आणून ठेवलय तसंच. आता रानामध्ये पाणी वगैरे साठलेय ते पाणी काढून दिलं तरी पण ची चिकल भरपूर आहे आता म्हहणजे काही कामच करता येणार नाही अजून तीन, पाच दिवस
हा.
तुमच्या तुमचा आवाज ब्रेक होतोय माझा आवाज ब्रेक होतोय का? तुमचा आवाज ब्रेक होतोय.
अजून हॅलो आता येतोय? हाय ना.
हा हा आता येतोय काय नाय आमच्याकडे ते आता. आमच्याकडे काय आता म्हणजे जरा भुईमूग वगैरे पेरायचा होता. त्यासाठी आम्ही बि वगैरे काढली कवडी तयारी करून ठेवली. रान वगैरे तयार करून ठेवलं आणि एवढा पाऊस सुरू झाला ना. सगळ पाणीच पाणी झालं. आता परत पहिल्या पासून तयारी करावी
हो पण आता पाऊस नाही म्हणतात ना जास्त.
ऊसाचं पण भरपूर नुकसान झालं जे ऊस होते ना ते असे वाऱ्यामुळे वगैरे असे पडलेत अहो. जास्त वारं पण होत ना. वाऱ्यामुळे सरळ खाली म्हणजे असे वाऱ्याने पडलेत ऊस.
खूप नुकसान झालं आमच्याकडे म्हणजे पावसाने. आणि, आता जर पेरायचं म्हटलं परत जर पाऊस नाही आला, तर परत ते उगवतय का नाही. परत पक्षी खातात.
हो अन् आता कसं, म्हणजे आमच्याकडे कसं झालंय की, आता आम्ही पेरण्या वगैरे केल्या आणि पाऊसच उघडला. त्या बरोबर बीफ अ म्हणजे जमीन कशी वलसर आहे ना अजून, मग तवर ते बीफ फुगणार आणि मातीतून बाहेर येणार आणि आता पाऊस नाही पडला तर मग पक्षी सगळं खाऊन जाणार का तर माती सुकल्यानंतर पक्षासनी चोच घालता येते ना त्यात.
हा जे वरती- वरती कोंब येतात ना, की ते लगेच येऊन खातात. हा जेव्हा आपल्याला निसर्गाचं पण असं असतं, जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा पडत नाही. आणि जेव्हा नको ना तेव्हा भरपूर पडतो.
निसर्गाला तरी काय दोष देणार सगळी आपलीच चुक आहे. जर आपणच सगळं जपलं असतं, म्हणजे ही वेळच आली नसते आज.
आपणच जास्त जंगलतोड वगैरे केले ना, त्यामुळे पावसाचं पण प्रमाण कमी झालंय.
कमी झाले.
तेच आता बघूयात, रानात कधी एकदा म्हणजे असं पेरण्यालायक होतं, तेव्हा मग पेरून घ्यायचं. ते पण परत पाऊस नाही पडला तर, आता पाऊस कमी सांगितलाय.
हो कमीच आहे आता हेच सात दिवस फक्त पडला पाऊस, आता पाऊस नाही सांगितलं, पाण्याच वगैरे लय प्रॉब्लेम येणार आहेत. आता बघा इथंन पुढं.
आता कंटिन्यून ऊन मध्ये.
करतो ना मग ते पके उखरून खातात अहो, मग काय उपयोग नाय काय नाय. शेतकऱ्यांचं दोन्हीकडून नुकसान आहे, पाऊस तेच करायला.
हा ना गावातनी पाणी शिरलेलं. दोन दिवस फक्त पाऊस नाही पडला तर लगेच कमी झालं म्हणजे किती पाणी कमी आहे बघा आपल्या इथं. जमिनीतनी.
हो पाऊस, काही काही ठिकाणी एवढं नुकसान झाले ना, काही काही शेतामध्ये पाणी, परत पूर आले घरामध्ये पाणी. काय काय ठिकाणी खूप लोक काही लोक अक्षरशा त्यांना खायला पियला सुद्धा नव्हतो एवढं चिखल चिखल घरात. सगळं नुकसान सगळ्या वस्तू वगैरे म्हणजे असे भिजलेला वगैरे एवढा त्यांच्याकडे पूर वगैरे आला होता.
हा भरपूर आणि म्हणजे अम माणसांची सगळे कष्ट म्हणजे वर्ष आयुष्याची कष्ट आहे हे सगळी ते नदी स्वत वाहून गेले त्यांच पैसे वगैरे जाऊ द्या आपण पैसा कमवू शकतो पण घरातलं कडधान्य पण त्यांच वा होऊन गेले किती बेकार वाटतय ना ते बघितल्यानंतर.
हो आणि आता लोक हो पाऊस
हा ना.
हॅलो
हा आवाज येतो
चाल हो हो. चालतय आपलं काय जास्त आमच्याकडे पण ऊसच असतो म्हणा
हा ना ते उसच बरा पडतो पण ऊसाला पण कसं असतंय पाणी भेटलं तर चांगला येणार ना ऊस तरी उसाला बी पाणी नाही भेटलं तर कशाचं काय.
ऊस तरी वाढायला पाणी लागतय ना भरपूर.
उन्हाळ्यामध्ये अजिबात पाणी नव्हतो सगळे वाळले होते आमचे.
हो आमच्याकडं पण नदीचं वगैरे पाणी बंद केलेलं ना आता.
नदीचं पाणी बोर पण आटलेलं बोर पण चालत नव्हत्या कारण पाणी साठतच नव्हतं ना जमनीमध्ये. ते ऊस वाढाय लागतंय
हो
पाऊस जास्त पडला तरी नुकसान कमी पडला तरी नुकसान आता आहे पाणी. पण आम्ही एखाद असं शेत वगैरे ठेवतो की म्हणजे असं भिमोग वगैरे करायला. कारण कसं विकतचं खायला पण परवडत नाही हो
हा ना नाही परवडत.
जरा कडधान्य वगैरे किंवा भिमुगाच्या शेंगा वगैरे. त्यामुळं थोडंफार असं थोडं कोरड भाव पण असं रान ठेवतो. त्यामुळे आता बघूया ते पेरायला येतय ते त्याचीच वाट बघायचं पण पेरायला पण भीती वाटते परत पाऊस नाही पडला तर परत ते कोणतरी खाणार.
हा ना नाहीच म्हणजे आता बघताय ना एवढं ऊन पडतंय की पावसाची गॅरंटीच नाही देऊ शकत.
हो असं वाटतय परत उन्हाळाच सुरू झाला का.
झाला की काय हो. ते उन्हाळीत पाऊस पडतो ना तशा टाईम मध्ये पाऊस पडला हा असं समजायच आता.
हो हो आणि त्यामध्ये काय झालं अधिक महिना होता त्यामुळे पाऊस लेट झाला ना.
हो.
त्यामुळेस जिथं पाहिजे होता तेव्हा पडला नाही.
पडला नाही आतापर्यंत
थोडा थोडा पाऊस शेतकऱ्यांना सुरुवातीला पाऊस थोडा थोडा पडला की कसं पेरण्या वगैरे करता येतात. नंतर जरा ऊन आल्यावर पाऊस पडला तर चालतो. पण आता उघंच पाऊस पडणार नाही.
हो तेच की. आणि पेरण्या झाल्यावर पण थोडा थोडा तरी चालू पाहिजेच, का तर ते कोंब वगैरे येणार ते मग उन्हानं जळून जातात ना जास्त.
खातात ना हो ना. उन्हाळ्यात जळून जातात, पक्षी खातात मग ते उगवतच नाही. मग शेतकऱ्याच परत नुकसान पेरणी पण होत नाही. वेळ निघून जाते. आता संपला जुलै महिना सुरू झाल जुलै पण आता संपत येईल. ऑगस्टने सं मग परत लाच.
आणि परत पाऊस लेट लागायचा. तर परत जवा आपण भुईमुग वगैरे काढायचं त्या टायमिंगला पाऊस लागतो. म्हणजे ज्या टाइमिंगला शेंगा येत्यात ना भुईमुगासनी तवा पाऊस लागतो, मग ते शेंगा सगळ्या अशा उगवतात बारीक. म्हणजे ते पण नुकसानच होतं.
जेव्हा गरज असते ना जेव्हा दाणे वगैरे भरतात ना त्या पिकाला गरज असते ना तेव्हा पाऊस येत नाही. आणि जेव्हा काही चार दोन शेंगा वगैरे आलेले असतात ते आपण काढायला जातो. तेव्हा ते वाळवून सुद्धा देत नाही, एवढा पाऊस लागतो. मग परत त्यांना उगवतात वगैरे कारण परत मग त्या पण काळ्या वगैरे पण पडतात. वास येतो ओ त्यांचा
येतो येतो खरंच आणि ते वाळवायला पण वगैरे आपण पावसात जरी जाऊन काढल्या तरी
कडधान्य पण सोयाबीन तर एवढं हलकी जात असते ना त्याला थोडं जरी पाणी लागलं ना तरी ते नाचत म्हणजे उगवतात.
हा ना गेल्या वर्षी आता तर प्रॉब्लेम नाही का झाला गे-गेल्या वर्षी. सगळं कडधान्य वगैरे काढायला आलेलं आणि पावसानं
दारकू घेवडा त्याला कस असं जरा पाऊस पडलं आणि सऱ्यात पाणी वगैरे साठलं ना लगेच ते नासतं आणि मग ते खराबच होतं. मग त्याचा कायच उपयोग होत नाही आपल्याला खायाला वगैरे. जेव्हा गरज असते ना, तेव्हा पडत नाही पाऊस. कॉल कट झाला वाटतं. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येतोय का?